आवाज येतय काय?
होय होय, इन्द ना हो.
हे आजी बोलते.
हं.
आजी हालो. हॅलो हा काय करून रायले. झाल का छा पानी? अ बापा आरामच चालूते असं काय.
नाही नाही आज हा आज काम होते वावरात गेलतो आज खत टाकायच होत त. हम् हम्म खत टाकणार नव्हतो आज.
हम्म घरच्या घरीच का
हो घरच्या घरीच टाकलं काय आपल्याला दररोज जायला लागते एखाद्यां दिवशी जायला लागते मग होते तेवढं ऍडजस्ट केलं की. हम्म हाव ना पाय च लं दुखतो पुरा पाय दुखुन रायलेन पूर्ण मान ही राहिली आज ते एकस एकसारखं हा खाली पाहुन पाहुन पळून पळून पळून
नाई तर काय?
हम्म, ते दररोजचे आपले ब्लाऊज शिवूनच परवडतात.
आपुण म्हणतो ब्लाऊज शिव परवडतात. ते पोट फुटलं, जेवण धकत नाही जास्त
आ हां, ते पण ते बसल्या बसल्या आरामात शिवल्या तरी जातात. हे वावरात लई भारी जातेय, घरच न‌ वावरातलं पण आता कसं एकटी लेडीज असली की घरच करण बाहेरच करण मग ते लई भारी जातेय.
हो, खरंच भारी जात ते हा अण सांगते मी आप आपल्या घरात कोणी तेवढी शिलाई देत नाही ना.
नाही आपलं गाव शिलाईचं ते हे आहे मग. वाटलंस बाहेर गावले जेवढी मागली तेवढी देते.
बाबा त्या बाहेर गावले म्हटलं, एका ब्लाउजे तिनं साडेतीनशे म्हटलं. तेवढी दिली, त्या बाईन नंतर नाही.
मग, तेच ना मी ज- जेव्हा आम्हाला बरं नव्हतं तर आम्ही बाहेर टाकली होती किनी तर, माई दोन ब्लाऊजचे सातशे रुपये घेतले होते. पण आपण गावात जर साडेतीनशे माणसन तर म्हणतात बापरे! एवढे.
हा, सांगावूआ मग असं वाटत आपल्या जवळ आहेत.
हा, होना म.
ठेवले पाहिजात.
हो, तुम्ही शिवत असता का मग आता?
बापा इतके कपडे आहेत, माजोवळ की शेवटी माझ्या जिवावर येऊन राहिलं.
बरं का, तुम्ही काय घेता मग ब्लाउजची शिलाई?
मी कटोरीच साधं ब्लाऊजच आता तीस लावलं.
हो हो.
हा, अन अस्तरचं असलं दीडशे.
हो, माय तसंच आहे.
हा हा, साधं ब्लाऊज असलं की नाही एकदम साधं तर मग त्याचे सत्तर रुपये.
मला साधं जमतच नाही. मग साधं शिवताच नाही येत. साधं ब्लाऊजच नाही जमत मले. सगळं जमते मला कोणतंही डिझाईनचं सांगाल - कसं आहे सांग?
हम्!. कटच येतच नाही ते शियाले पाजे तु म्ही पण जमतच नाही. हा. साधं ब्लाऊजलं अस्तरच असलं त्याची एकशे चाळीस.
हा हा, मी तशीच घेऊ राहिली. नाही, मी अस्तरचे असले तर, दीडशे घेऊन राहिले त्याचे.
नाही नाही, अस्तरचं दीडशे घ्यायचं लागते. ते पण, ते साधं असलं मग त्याचे एकशे चाळीस.
हो हो.
हा. साध एकदम साध ह हा आणि पेटीकोट असला तर पेटीकोटचे पन्नास रुपये.
एका पेटीकोटचे का?
हा बोल.
हा, एका पेटीकोट शि म्हणजे शिवायचं आणि शिलाई मारायचं.
नाही नाही शिव्याचं.
हो का? पेटीकोट ही शिवता का तुम्ही? हो का? मग समजा शिलाई मारा - आले पेटीकोट तर मग त्याचे किती घेतात?
पंचवीस रुपये..
हो हो मी तसच घ राईल. हम बरोबर आहे हो.
हा नाही तर मग काय करत आता रिलाई मार्क झाला ना.
सगळं याच शिलाईच सगळंच मार्ग झाल.
सांगा बवा. बाय करतात आपल्या एवढी शिलाई. पण कमी घेणं काय करतात.
हम् आणि बाकीच हे एवढं महाग आहे, ते त्याचं काही नाही.
काही नाहीन पाय किती समजा दुखतात. हा बसू बसू पाय म्हटलं थकल्यासारखे होतात. म्या त म्हटलं - की नाली त्यापासून म्हटलं त्या मशीनवरर इतकं काम केलं म्हटलं. माय म्हणजे खप. चालवलं पाच पोता केलं तर त्याही गेल्या म्हटलं मशीनवरर म्हणजे पुरं घरच चालवलं.
हो नाहीतर काय पहिलंपासच शिव. ता तुम्ही आहे ना? हम्म.
शिवले म्हटलं कपडे.
हा हा.
आणि तरी आता होईनस काय पण ते शिवतो असं वाटते की जाऊ दे कसे पैसे येत.
हा. कशे फसिवतात नाहीतर काय?
तूई मा जोड माहित या जोड त्याच्यापेक्षा बरं आहे ना?
हो हो हो.
हा. बाई येते गोष्टही होते शिवणेही होते आणि पैसेही येतात.
माय तसच आहे मग, मी घरी आता वावरात काही गेल्या जात नाही समजा घरचे काम- करून तर मी ब्लाउजच शिवतो.
हा आणि ते उद्योग करा म्हणत त्या दिवशी मी गेली होती पैसे टाकेलं - मग त्या मॅडम म्हणत मी हिव्या खाललीत. ते बँकेत ते ग्राम संंघाचे
हम्म, हम्म.
मग त्या हंगोले मॅडम म्हणत म्हणत बॉक्स म्हणत. त्या याच पॅक पॅॅकचा
हम्म, हम्म, हम्म.
हा तर म्हणत पंचेचाळीस न देतो म्हणत मी आणि पन्नास विका. म्हणत आमच्या गात घेत नाहीत ना.
नाही ना तेच ना. पाच रुपयासाठी हिकाटी करतात बाया.
करतात की नाही? बरं इतकं म्हटलं तेच्यात इतकं- त्या आयुर्वेदीिक काय म्हंटलं इन्फेक्शन काहीच नाही होऊ शकत. सकाळी घेतलं की संध्याकाळपर्यंत चालते म्हटल ते.
हो हो पण आपल्या गावातल्या बाया अश्या आहे ना? आपण किती चांगलं सांगितलं - ते पैशाचा प्रश्न आहे ते,
हो ते तर मला म्हणत. त्या म्हणत- तुम्ही ट्राय करा म्हणत. पहा जस मी म्हटलं हो- आपलं बाई जमलं तर पहिन. नाही तर मग बाया म्हणतील माय हिले काय गरज पडलीए त्याची?
हो हो.
हा सुमनले म्हटलं घे पण तू पाय म्हटलं बाई हो मले बाय म्हणते हे बाई काही आहे- लावला आता ईन.